हॅलो.
हा. बोल काय करती?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का?
हॅलो. हां बोल ना. येतोय येतोय बोल.
हम्. आणि आवाज नाही आला तरी कट नको करू हां.
हो हो.
हा.
काय करते?
काही नाही बसले. आत्ताच क्लासवरून आले. तू?
हे काय आता डब्बे द्यायचेत बाई. तुझ काय मज्जाए.
हम्म. माझीच मजा दिसते बाबा.
मग काए? मज्जाच नाही तर कायए? काय टेन्शन नाही.
हम्म.
हम्म.
तेच ना. माझीच मजा दिसते सगळ्याला.
हम्. मग काय म्हणती?
काहीच नाही निवांत आहे. तुझंच सांग? हम्म.
अभ्यास केलात काय तरी मिळत पुढे लय डेंजर आहे.
ह तेच तेच किती वेळेस सांगतोय ग...
हम्म सांगावं लागतंय बाई तेव्हा करतेस...
हा...
म तर काय.. असं वाटू नये ना आपण सांगित... नाही...
हा...
हम्म....
हो ना....
हम्म.... फोटो नाही म्हणून सांगायचे....
हो....
हम्म....
अश्विनी कधी येता पंधरा वीस मिनिटात येईन अजून...
हा येईन आता आज लई उशिरा गेली गं ती.....
किती वाजता...
बरं साडे दहा वाजता गेली....
कस काय एक लेक्चर केलं नसल मग हा एक लेक्चर नाही केलं वाटत तिने....
का?
काय माहिती कंटाळा ही आला असल..
अ तिला लई हे झालंय जणु तोंडातलं लई जास्त झालंय...
हा...
तोंडातल लय आलय तिला म्हणल आग तू कोलगेट चेंज करतेस....
हा कोलगेट मुळं बी होतय अग तिला म्हण कोलगेट लावं... कोलगेटचं वापरायला सांग तीला ते दुसरं ते दंत मंजन का कोणत तरी वापरतो बाबा....
हम्म आमच्याकडे ते ती म्हताऱ्या माणसावाने करते ती...
कसं काय?
सांगितलेलं ऐकायचं नाही..
हम्म जाऊ दे....
काय करावं...
हम्म...
मग गीताकडं जायचंय...
कशाला?
भिंडी द्यायला ना तिला खुश... हम विचार भेंडीची भाजी...
तू जाणार आहेस का?
मी दुपारी गेले तर जाईन सृष्टीच्या मम्मीने बोलवलंय... परत तुला सांगते.... ते ब्लाऊजचे मागं लागले तिच्या कोण ब्लाऊज आणून ही शिवते म्हणते मी....
नको गं म मम्मे चांगल नाही शिवणार ती....
अगं माझे पहिले ब्लाऊज खराब केलेत आता काय माहित काय होत बघु...
तिला विचार ना मग शिवलेत का कसे तिने....
विचारते ना...
हा ती विचाराव तिला...
हम्म आज बिर्याणी करायची संध्याकाळी....
कोण म्हणलं पप्पा का?
पप्पा म्हणले...
हम्म हम्म हम्म...
हम्म...
बिर्याणी खायची तुला...
हम्म आमला त कायं पण रेसिपी विचारावं लागनं
आ
परत कॉल करावा लागेन ना
अमृतं ताई काय म्हणल्या काय म्हणल्या
अमृता ताईंला कॉल करून विचारव लागना रेसिपी
केला नव्हतास का
नाही ना केला आज
करावं लागनं आणि त्याचा नाही आला का
हा हा ह रोहिणी दि ला आलता काय
रोहिणी आलती ना सकाळी
कुडं
घरी आलते जार न्यायला जार न्यायला
आपला
हम्म
दिला असता मंग
गेला
आ
गेला ग
नेला का
हम्
हं म्हटलं वाटतच होत थांबावा तिला म्हणलं राहू दे
मग
हिले थांबायचं नाही परतं रडत बसल मग गेले घेऊन
हम्म
ह एकटी आलती का कसं
ते आलते होय
हम्म
आ
काय म्हणती
काहीच नाही
जामतंय का सकाळी म्हणतं होती बाई आज कॉलेज ला जायचंय
माझ्या
सगळेचं जाऊ म्हणले आपण ऍडमिशन करायला जावा लागलं ना उद्या किं वा परवा उद्या किंवा परवा
किती वाजता
आता कधी निघतील काय माहिती सांगतीलना जाव लागन पण
हा जाऊ ना मग
हो ना तर फक्त ऍडमिशन करावं लागत सृष्टी आली पण ऍडमिशन करून कधीच
अगं कधीच चालू होते पप्पानी एवढं लेट का केलं काय की बाबा
काय माहित आल्यावर विचार ना तू दिशांनी केलय का
काय केलं असणं आता चालूय काय ऍडमिशन.
हा मग. पण लई लेट झालंय काय काय प्रकार काय माहिती.
दोन महिनेच लेट झाले दोन तीन महिने.
हो आपण गेलो असत ना त्यांना वेळ नसत्यात. सात चक्कर मारून आला असस. तुला माहीती आहे ना.
मला नाही माहिती रस्ता.
तस काय गेलतात ना तुम्ही पाठिमागच वेळेस.
मला रस्ता काय कळतोय.
अगं कळत नाही थोडी ना असतं.
यंगच गेले काय कळतय एकद मला शिरूड. कोणते राजोरी कोणते हेच माहित नाही चालली. आरवी कोण कुठे बघायला.
हम्म येवडाकळत नाहीे माणसाला.
नाही.
अवघड हाय तुला नेटची परीक्षा द्यायची मग, कसं व्हायचं असं म्हणलं की मला टेनशन येतय.
रस्ते कुठे लक्षात ठेवायचे तर रस्ते नाही लक्षात ठेवायचे ग.
हम् तुम्ही हे जेवण केलतहात का. हा आ शिळ आ. राजोरीतून गेला असता ना राजोरीतून.
गेलतो कस तरी.
राजुरी इथून आरोळी इथ त्यातच हाय कुठेतरी बघ ते.
बटाटे आहेत का.
हो काय म्हणायचे.
पटेट ट्विस्टर बनिते ना मी.
काय.
कॉर्न फ्लॉवरर आहे का.
कॉर्नफ्लावर आणली काशात आपण,
पटॅटो ट्विस्ट तरर बनला असत ना मी खायला आपल्याला मस्त.
कश असत ते.
असत बघ गाडी मध्ये नसत का.
हा हा हा ते कसं बनवायचं.
थांब मी बघायला तेच.
हा आ.
काय काय लागतंय बघ त्याला दोन टा बटाटे. त्याला काफयच मधून नीट मग. कॉर्नफ्लावर.
हम्म.
अ चिली फ्लेक्स काय काय टाकल्या बाबत थांम.
हम्म.
कॉर्नफ्लावर टाकल्यावरती. चिली फ्लेक्स गार्लिक.
पण आपल्याकडं ओहन नाही ना ओहन लागत अस ना त्याला.
तळाायचं असतं ग ते.
कळायचं असतं.
हा तेलात तळूणच असत.
आधी तळून घ्यायचं का ते गोल गोल.
नाही नाही नाही काढत असते तळायचं सगळं टाकून.
बापरे त्याला तळायचे.
आह
किती तेल कट होत असेल ते, किती तेल कट होत असम्.
काय माहितीय आता कधी खाल्लं नाही बघावं लागे ना खाऊन.
हम् छान लागत असून किती नाही ते बाहेर
बाहेर पन्नास साठ रुपयाला आहे.
अस स का आपण भायच खान बघू आज,
आज कस जायचं आज
दोन चार पाच वाजता.
नाही तर आम मी नाश्नी जाऊन पार्ल आणतो ना.
पार्स एता पार्स खवर त
अगं गरम गरम ते पार्सल काय घरी गष्टत ह
काय काय अंत ना पाच
पटाट टूस्.
पिझ्झा खांटला त्या दिवशी. तर तिथला पिझ्झा भारी लागला बघ काजलच्या बाजूचा ष
हम्म आम्ही काय करतो मग कोण तरी करू
ह् तेल खायचंय का आपण,
विचारू न नसला काायच तुला कशाला द्यायचंय.
म तिला कशाला सांगायचं आपण तेेत जाऊन येऊ ना. कशाला कॉन्टरी करतील म्हणायला. जाऊतदे या आपण. गाडीवर जाऊन तिच्या काहीतरी टिप माराय म आणायचे. आम बघता इकडे येत नाही नासं असं.
नाहीत.
हां बतोक जायचं म्हणायचं इतर कारण दाखव.
बनवावं लागेल न का तस कितीरी बनवं लागेल.
हम्म.
बारा मिनिटं लत वाटतंय.
हम्म
आप वापस कोठेही जा,
हम्म,
हम्म.
हम्
हा.
काय मग तू त्याच्या दिवशी भाषण होत का शाळा क्लासमध्येध्ये तुझ्या,
नाही
मग गेली का मग काय होत सुट्टी होती काय. सत्कार म्हणला मुला नसते ना आले का.
त्यां अकरावीच आहेल का अकरावीच्या बायचला बोल होते तर आम आम्हाला, हो ग पण अकरावी च्या लेकरांलाेत नाही मागच्या आम्हाला निपलेलं होतं की,
हम्म हम हम् हम पाहिले का वासप कर. कायला स,
हर्व बातनी इनस्टाग्राम,
हम
उठले बघा
काय टाकलेत का.
हम्म
काय सतरा झाले.
हम्म म